स
हॅलो हा झाला. ह् काय हा काय चालू ये
वा मला असं वाटत क चार चार वस कॉल होतय काय माहित बाई.
हा असेच काहीतरी झालं बहुतेक.
एक जणाला चार चार कॉल अस काहीतरी आहे बाई.
हम्म जाऊनदे आता जे असन ते आता
जेज आता जे जितके झाले तुमचे ते तेवीस तेवीस झाले आमचे सतरा सतरा च ये ना
हा हा काय.
हा माझ सतरावास कॉल अठरावा कॉल लाग ना आता मग ते लाग ना नई ना.
हम्म. जाऊन दे च व्हय ना अजून बराच टाईम ये ना त्याला अजून?
हा.
हम्म. काय चालू ये बे, बई याचं काय करतोय?
भैया ने सगळा राडा करून टेवला पूर्ण भांडेन ते काढले.
हो.
हा.
बरय ना मग घासून काढत आसन त्यो?
हा.
त्याल घासाय लावायचे भांडे, धुन.
हा हा ते बी तो घासतो पूर्ण पसारा काढूना ठेवला त्यानी. खेळण्यान ते पूर्ण घरात मी फोनवर बोलूस त काय पसाराय आमच्या घरात आता मला काही दोन तीन तास लागेल त्याला
हा मग आता ते पांगेल
जसा दिवस निघलेला त अरे जस दिवस निघला तस मी फोनवरच बोलतीये. साडेनऊ वाज वाज
बरय ना फोन? मंग आता कधी बोलशान ओ न तर असं बोलले जात नई काही नई. तुम्ही राहत्या तिकडं मी इथ राहत होती तवा बोलत होतो बरं जाता येता असं मग आता ते फोनवर तरी निदान असं कॉन्टॅक्ट होऊन जातो आता थोडा फार‌. हम तिथं काय झालं पाणी खेळायचं काम नसन काई नई
अ हा.
पाणी इथं लई पाणी खेळत होता ना?
हा बई तिथ लई पाणी खेळत होता नळ आला त्याच्या अंगात येतो
हा.
इथ पाणी खेळाच कामच नई हा ते सकाळीच जाता ना
हा का?
साडेआठ ला निघून इथून माझ्या घरापासून समजा दहा बारा किलोमीटर दूर
हा बरेच म्हण म्हणजे तिकडे ना अ आता मी दिवस परत एकटी राहती. म्हणजे वातावरण पण चांगल पाहिजे मुलगी आहे आपल्याजवळ. शाळा जवळ पाहिजे.
हा पण मग त्यानला खूप लांब जाव तर म्हणजे अशी बस आहे का?
त्यांना नई ना बाईक न आम्ही गाडी आणलेली ये ना इथ
हा का? मग इकडं यायचं तवा गाडी तिथंच ठे लावते का?
लावते ना आम्ही. आमच्या घर म्हणजे या बिल्डिंगच्या खाली पार्किंग सगळ्या गाड्या तिथ तिथ थांबत्या. लोक खालचा मजला आये ना पूर्ण पार्किंग एरिया म्हणून सोडून दिलेलं असत. सगळ्या बिल्डिंग मध्ये तसच राहतो.
हा ते
हा. पार्किंग एरिया राहतो म्हणजे ज जे मोठमोठ्या गाड्यांनी. लहान लहान बायका स्कूट्या मोठ्या गाड्या तुम्ही मग पार्किंग वाले ना पैसे घेत्या.
हं मोठ्याल्या गाड्या म्हणजे बाजूला लावाय लागत्या का?
हा कारा तुम्ही पार्किंग पार्किंग राहते मोठमठ्या पार्क किंवा म्हणजे जागा ये लोकांच्या. आणि त्यांनी ना एक धंदा म्हणून ते एक ठेवलेला आहे मध्येच. दोन दिवसाचे पाचशे, सहाशे.
हा का.
हा तिथे उभे करा. मीन ज्यांना हाय ना, हा मोठ्या गाड्या राहत्या का ते. लहाने आपल्या‌ बिल्डिंग म मध्येच ‌राहत्या.
हा का, ते छोट्या जमतंय, पण मग ते मोठ आपल्यावाणी रोड म्हणजे छोटा आसन का मोठा आहे?
नई रोड खूप मोठ मोठा आहे इकडे. वनवे रोड आहे म्हणजे आप पण ज्या रस्त्याने जातो ना, त्या रस्त्याने वापस येत नई. समजा आता या ज्या रस्त्याने बँकेमध्ये जात असाल ना त्या रस्त्याने परत येत‌ नाही यांना दुसरा रस्ता आहे यायला. जायला वेगळा आणि यायला वेगळा.
हा ओ मग ते समजत असं ना का समजतं?
समजता आता जे राहत ना इकडे त्यांना समजत, पण जे नाही राहत ना त्यांना काय वाटतं बाई, ज्या रस्त्याने जातो त्याच रस्त्याने वापस येत नाही. वापस नाही येत वन वे रोड असत म्हण, जायला वेगळा ना यायला वेगळा.
म्हणजे ते आप संपलं सारख‌ समजा. आमच्यासारख नवीन जर आलं, तर ते अडचणीतच यायचं.
हा म्हणजे त्यांना फोन समजत, मॅप समजतो. त्याच्यावर मॅप लावते ना, तर त्यांना समजत बाई.
आन हे कुठं हाय मग, ते पुण्याचे घाटी मोठी दवाखाना?
मोठी घाटी हाय का? पुण्यातली, आम्ही त्याच्या जवळ राहतो. हा.
ते म्हणजे ती तर असे वेगवेगळे पेशंटच राहते ना असे कोणत पण हेचे?
भई आई हाय. आई जाते ना त्या रोडावर लागती ती, मोठी गाडी. आम्ही त्या च्या जवळ राहतो, तीच हाय का दुसरी मलाही हे माहित नाहीये.
नाही नाही नाही एकच घाटी आहे म्हणत्या परंत एक महिना. पंचवीस एक एकरची अशी काय तरी हाय दहा बारा एक.
हा लई मोठी लगे लई मोठी ती ती, तिथे ना आर्मीवाले लोक पण राहतात.
हा मग ते आर्मीवाले आहे ना तिथं ठेवलेलं राहते ना तेनला.
आजूबाजूला राहते ते, आर्मी वाले लोकं अन मधी घाटी ती. लई मोठी लगी, वेगवेगळे डॉक्टर लोक येते म्हण तिथे.
हां का.
याला तितकेच हाय आणि राहायला तितकेच हाय, आन पेशंट तितकेच म्हणं तिथे.
हा माझे वडील येले होते आणि तिथे मोठ्या घाटीत म्हणजे आताय ना त्याला अऍडमिट करील होतं. चत ह त्याच ग मंत तिथची त
हा‌ म्हणजे मलाही माहित नई की हिच गाठी का? पण मला असं वाट तीच ती. मी यांना विचारलं नई‌. हा आपला एमजेम कस आहे औरंगाबादला एमजेम कसा हाय तसं हाय.
हा का, पण मग ते ना आपल्या औरंगाबादमध्ये म्हणजे एवढे मोटले नाही तथं जास्त मोठा आहे म्हणत तो एकच पण, तिथं आहे ना वेगवेगळ्या सगळ्याच्या सुविधा आहे.
बाय, आपुण कसं म्हणतत? हे झालं का म तिथे जाऊन राहूया. तसं
नाही लय सुविधा आहे म्हणे तिथं.
हम्म. ती घाटी पण जास्तच मोठी म्हणतात न हा.
कॅन्सर सारखे पेशंट पण येते म्हणली.
हा.
तिथं काय आता मोठं आहे, त्याच्यामुळे मग कोणी कोणाचं एवढंही नाही राहात ना.
हा, हा, वेगवेगळी इकड लोक.
हा, समजतच नाही ना.
व्हय
तिथं मग तुम्हाला तर बाहेर जायचं कामच नसल समजत नाही तर.
नाही हो, कोणाला बोलायच नाही, चालायच नाही. दिवसभर घरामध्ये बोर होतो न.
भोरं म्हणजे, आता ततर फोनवर बोलतय होत. आमच्या सोबतच मग, काही नाही वाटत एक
हा दिवसभर टाइम पास होतोय, मला दोन तन दोन, तीन दिवसापासन. नाही तर फोनवर मी कोणला फोन लावायच बाई. रोज रोज रोज रोज कतऱ्यातुन मांग ते म्हणतात तिला किचकट काम आहे.
हम्म.
असं म्हणत्यात त्या.
ते म्हणजे काय होतं, मग आता ते भाऊ भाऊ घरात नाही
अन् ते घरी राहत नाही. दिवसभर घरी नाही ते, रात्री येत्या न का जेवण करत्या अन झोपत्या. सकाळी उठायचं आणि जायचं.
हा का.
पोरांना म्हणजे माझ्या या मुलाला पाच, सहा दिवस झाले. त्या म्हणजे, ते बोललाच नाही पप्पासोबत अजून
म्हणजे तिथ
मल वेळच भेटला नाही त्यांना बोलायला, फोनवर बोलतो दिवसभर. फोन लावतो ते पप्पाला.
हा, का?
हा आणि जे ते सकाळी उठत्या निघून जातात. तेव्हा लोक तो उठत नाही, संध्याकाळी येतात तेव्हा तो झोपून जातो.
हा, ते म्हणजे रात्री किती वाजता येत्या?
ते नऊच्या नंतर आणि काल काय झाला म्हणजे या अकरा बाराला झोपतो. अन् त्या ते काय झाला त्यांनी अ म्हणे, बाई मी रविवारी तिकडे गेलो होतो, मला भेटलो नाही तो. मी आले ना लवकर येतो म्हणी. ते लवकर आले पावणे नऊला घरी आले, लगी आणि ते साडेआठला झोपलं पाहा.
पाहा बर मग, आता काल लवकर झोपला की.
हा, माझ्यासोबत बोलत, बोलत झोपून गेला तो.
हा.
मी स्वयंपाक करत होती. अन् ती ते मागे बसला होता माझे. बसू बसू कु कधी लुंडारला मी पाहिलाच नाही, मी म्हणते बाई आवाज का बरी येईना? पलटून पाहिलंत की झोपला.
अरे हा हा ती मुलायच तसच राहत हो. ते पाच मिनिटच झोप‌ आली की झोपून जाते.
झोपून आणि दिवसभर झोपत नाहीे तो. आणि परवा हाय ना ते तब्येत बरी नव्हती. तिचे लई पाय दुखत होते. मग ते रात्रभर झोप-झोपला न्हवता, मग दिवसभर झोपला नाही.
हा.
म्हणून ते लवकर झोपला.
तिथे सर्दी ते झालं का, मग त्याच्यात होतं का
हा नाही आजूक सर्दी विरदी नाही तिला त्याला आम्ही खिडकीच उगडते नाही. म्हणजे बाही-बाहेरच वातावरणच नाही. म मी तिलाच मग करू दे.
हा का? हा ते बाहेरचे वातावरण दिलं का त्यांना
अ आला
हा का? बरी हाय ते भाऊ मग तिकडं आले त्या दिवशी समजा ते झोपेलच असलं.
अं?
भाऊ तिकडे आले त्या दिवशी झोपेलच असलं मग सकाळी.
हा.
हम्म. तोपर्यंत ड्युटीस गेले ना.
म्हणजे ते सहाला आले. काल काल सहा वाजता आले होते ना ते.
हा खालचा आवाज आहे.
हम्म घरी सहा वाजता आले, एक एक घंटाबर झोपले ते. अ सातला उठले लागे मी डब्बा बिबा केला. आठ साडेआठला घरुन निघले ते.
हम्म असं हेच ईना असं हे नाही ना खाजगी नाही ना ते?
खाजगी नाही ना, परर्मनंट झालेले आहे ना ते तिकडे.
हा का, अ कधीपासून हाय? ती असन जॉबला आता.
खाजगी आहे ती. पण त्या बँकेमध्ये आहे परमानंट झालेले. बँक हिला मान्यता मिळ ब्य-बँंकला म्हणजे ऑल इंडिया तिसरा क्रमांक आहे तिचा. म्हणजे पहिले बँक ऑफ एचडीएफसी येती, मग बँक ऑफ इंडिया येत ती अ नंतर ऍक्सिस बँक आहे ती तिसरा क्रमांक तिला.
हो का?
हो. बँकला अजूक मान्यता नाही. म्हणजे ते उचलत बिचलत नाही ते बॅक चालू राहील. पण व खाजगी बँक हे. ती ऍसिडिटी पूर्ण परमनंट सारखीच आहे.
हा काय?
हम्म.
मग असं पाहिजे काय अस कंपनीच म्हणलं का लई अहो येऊन ज
अवघड होतय ओ. कंपनीच बी लई अवघड आहे. ये बी लई अवघड आहे. दिवसभर बसा
ती स्क्रीन समोर, दिवसभर कॅम्प्युटर समोरच
हा मग ते अवघड
बारा घंटे ड्युटी आणि त्यांना साडेआठ लोक साडेआठ नऊ वाजता निघतात. हा इथून साडेआठला जा निघत्यात. दहा किलोमीटर साठी त्यांना दीड दीड ते दोन तास लागते कधी कधी. ट्राफिक जरी असली ना तर दीड दीड दोन दोन तास लागते. हा.